हॅलो.
हा येतोय आवाज?
आवाज येतोय का ताई?
हो हो येतोय.
हा हा ह हा काय म्हणता काय चाललं?
काय नाही बघा आज सकाळपासून आमच्याकडं पाऊस चालू आहे.
हो ना.
हा.. आज बारीक चालूय हा मोठापणी युन जात नइ.
हो ना जोऱात आला तर काय वाटत नइ तो सारखा बारीक बारीक त्यामुळे काय मंग सगळीकडे चिकचिक चिकचिक कपडे कपडे वाळत नय घरामध्ये सगळं थंड वातावरण नाय का?
कपड्याचा पण असा कुमट, कुमट वास येत नय हो ते तर आहेच आता. अशा वातावरणात कुठे जाणार ना.
नाही तर आपण तरी घरी असतो तरी आपण एवढा विचार करतो आता हे वारीला गेलेले लोकं त्यांनी काय नाही का
हो ते तर आता नामा मध्ये हम्म हो ना तेच म्हणलं रा-नामा मध्येत तल्लीन झालेले आहेत आता त्यांना कुठला पाऊस आण काय
नाय आणि ते पावसात जरी ओले झाले तरी परमेश्वर त्यांना सांभाळून घेत तो काही होऊ देत नय नई का आणि आता सुख सुव- सुविधा भरपूर झालेल्या आहे ठिकठिकाणी. नई का?
पा हो ते पांघरुण वगैरे जातात ना रेनकोट
हम्म हा रेनकोट वगैरे असता आणि असं कसं आता म्हणजे लोकं पण आता बरेच म्हणजे दान करता नय का बरेचशे लोक आता म्हणजे
आप वारीत पण आपण बघतो ना वारीत पण बरेच जण भेट भे
आता कोणी, कोणी कसं अक्षरशः म्हणजे असं रेनकोट वगैरे देता कोणी काय देतं नय का म्हणजे उपयोगी येणाऱ्या वस्तूदान करता कुणी जेवण देतं, कुणी काय करतं असं नाय का हम्म रस्त्याहून ते जरी पायी चालता तरी काय नाइ कायतरी पाण्याची बाटली तरी देतात दान करता असं म्हणजे ते एक सत्कर्म पण घड तं आणि त्या वारकऱ्यांची पण सोय होऊन जाते नाही म्हटले
हो आणि मालिश वगैरे अ मालीश वगैरे करणारे बरेचजण करायलेत ना आता सेवा जिथं मुक्काम असेल त्यात त्या ठिकाणी जाऊन थांबायचं हा हो आता जेवण हे तर काय पहिल्यापासून देतात हा ह
माझी एक मैत्रीण हूती आत्ता ती वारीला गेली होती पण तिला म्हणजे तीन दिवसात ती रिटर्न आली तिला शुगर होती तिला जेवणच जायचं नाही. तिला जेवणच जायचं नाइ तिथे त्याच्यामुळ ते तीन दिवस आजारी पडली ती तिथे अ आणि पुढं म चालूच शक चालू शकली नाही दुसरी एक मैत्रीण होती तर ती राजूर पर्यंत चालले गेले तिझ्या पायांना फोड यायला लागलय म
अरे बापरे. हा मग पायात चप्पल वगैरे, हम्म शेवट.
नशिबाच्या गोष्टी असतात सारख्या पायामध्ये चप पला राहायच्या आणि पावसाचं कसं चिकचिक. पाय ओले राहयचे म ते असे घालून पायांना फोड आले. आणि आता कसं सिटीमध्ये बायांना जनरली एवढी चालायची सवय नसते.
जरा पाय पण नाजूक झालेली असती ना त्वचा.
हम्म. हम्म जास्त कस चालायची सवय नसते त्याच्यामुळे मग त्यांना कस त्रास होतो. आता ज्यांना चालायची सवय असते त्यांना काही वाटत नाही.
हा हा हो दरवर्षी चालणारे लोक हो दरवर्षी चाल नारे लोक चालतात ना, ते मनाची तयारी करूनच निघाले ले अस
हा मनाची पण तयारी असते आणि दुसरी गोष्ट त्यांना चालण्याची पण सवय असते. आता शहरामध्ये कस प्रत्येक गोष्टीला म्हणजे आता कपडे धुवायला मशीन. तेन सगळ्या गोष्टीला म्हणजे कणिक भिजवायला सुद्धा तुमचं राहतं.
हो ना आणि आता कस घरामध्ये फरशी थंड वगैरे आहे म्हणून सर्रास आपल्या बायका सिटी मधल्या चप पल वगैरे घरात वापरतात.
हा.
आणि असं अचानक चालायचं म्हणल्यावर थोडंच जमणार ना त्यांना.
हा त्याच्यामुळे मग तो त्रास होतो ना मग.
हा सगळ्यात जास्त वारकरी ह्याच्यामध्ये दिंलीमध्ये तर शेतकरीच वगैरे असं सहभागी होतात ना जास्त करून. पेरणी वगैरे झाली की. हा हा. पेरणी वगैरे झाली की मग काम झाले असणार आहे. हो बरोबर आहे हो.
तस शेतकरी वर्गच जास्त असायचा पण आता बरेचसे म्हणजे चांगले सुशिक्षित लोक सुद्धा जाता म्हणजे वारीला अगदी.
हो श्रद्धा वाली आता वरवर हा.
हा बऱ्याच लोकांची श्रद्धा वाढल्या, नाही आणि रस्त्याने पण आ आता काहून गेलं पहिले जेव्हा सुरुवातीला लोक जायचे वारीला. तेव्हा एवढ्या सुख सुुविधा नव्हत्या आता म्हणजे ठिकठिकाणी सुख सुविधा आहे. म्हणजे जरी समजा ते आजारी पडले तरी रस्त्यात त्यांना असे डॉक्टर लोक वगैरे असतातच तिथं.
इमर्जन्सी वगैरे उपचार करू शकतात बरोबर ते. पण हा हा. पहिलं लांब लांब मुक्काम, हम्म. मुक्काम पण लांब लांब असायचे न पहिलं. आणि आता आपल आपल्या गाड्या वगैरे झाल्यात लोक त्याच्यातून खाऊ पाण्याच्या बॉटल वगैरे काही फ्रूट्स घेऊन येतात वारकऱ्यांसाठी मग ते रस्त्यांनी पण कुठं पण असं वाटू शक त्यातनं पहिलं तसं नसायचं जिथं मुक्काम असेल तिथंच त्यांना जेवण वगैरे मिळायचं.
हो आता तसं नाही त्यांना आता पावलं पावली काही ना काही काही ना काही वेगवेगळं मिळत असतं, आणि ते देवाचं नाव घेत असत. आर्थात जेवण किती जातं माणसाला हो, माणसाला जेवढं पोटायला लागतं तेवढंच खातं, किती
तेवढंच खात, हो न आणि जो खरा वारकरी आहे तो हा, सोबत पण घेऊन जात नाही ना, सज घराच वारकरी. जेवढं पोटाला लागेल तेवढं खातो, आणि निघतो आपलं. आणि जे वारीमध्ये
नाही कारण त्याला पुढची पण काळजी असते ना, आटी खाल्लं तर त्रास होऊ शकेल ब असं. काय ते उलट एकमेकांना असं वाटून देत असतील, मी तर म्हण
हा, हो ना, आणि सिटी मध
चौद
ना त्यात ते मागणारे वगैरे लोक पण त्यांच्या सोबत मिक्स होतात ना, ते तेवढ्यासाठी त्यांच्या सोबत जातात, गोळा करण्यास, विकायला वगैरे, त्यात मधे विडीओ बराच व्हायरल झाला ना, त्याच्या त्या पाच, सा, बायका वगैरे, मग ते पिशव्या आन पिशव्या एक गाडीच होती त्यांच्यासोबत, ह अ आणि ते असं भांडण करून धरुन एकामेकाला तुडवून कधीच ते वाटायला गेल की वाटता ना खाण्यासाठी काही पदार्थ ते, तर ते खरे जे भक्त असत्यात खरा वारकरी असतो तो तस करत नाही, पोटापुरता एक घेतो, आणि चल निघतो सरळ. चालत.
हो, मिळाल तरी ठीक, नाही मिळाल तरी ठीक.
हो ना.
मिळाल, हम्म. तोच खरा वारकरी असतो ना मग, नाही का्? आणि काय ए जो म्हणजे समाधानी असतो, त्याला न मागता म्हणजे ते मिळून पण जात.
मिळून जात, हो. त्याच्या पोटाची दुर्दशा होत नाही कधीच
आणि ते अ घे अ, म्हणजे बरेच लोक त्यांची सेवा करतात, पाय वगैरे ते किती अगदी मालिश वगैरे करतात, चांगलं ए म्हणजे
हो, मोठ्या मोठ्या शहरांनी अस जिथजिथ आगोदरच असत ना वेळापत्रक वगैरे ठरलेलं, तर ते तस पाहूनच जातात ते, अ ते मशीन पण निघाल्यात बहुतेक आता. त्या मलिश करायच्या. ते काही लोकांचे चार्जिंग नसतय मोबाईलला, मग ते चार्जिंगचे बोर्ड परत रेनकोट, आता छत्र्या वगैरे, हा. छत्र्या वगैरे नाही देत आता, रेनकोटच जास्तीचे लोकं द्यायला लागलेत, सेवा म्हणून. खान्या पिने च्या तर का त्यांचा मुक्काम जिथ असेल, पुन्हा अस मेन सिटी टीच्या ठिकाणी वगैरे, अ तर भरपूर लोक दान करतात ना आजकाल. त्याच्यामुळ त्यांचा काही प्रश्न निर्माण होत नाही, खाण्यापिण्याचा. हम्म, हम्म हो हो. आणि हो हो कुठ असा राहिलेला नाही ना.
पूर्वी कसं होतं ठराविक म्हणजे पैशेवाले जे लोक असायचे तेच दान करायचे नाही का आता म्हणजे जे मिडल क्लास जे साधे लोक जे असतात ते सुद्धा बिचारे त्यांच्यापरीने काही काही का होईना देतातच नाही काहीत निदान बिस्किटचा पुड वगैरे का होईना नाही काही पन्नास बिस्किटचे पुडे, शंभर पाण्याची बाटलीया काही ना काही दान करत असतात.
आता वाहतुकीच्या साधनामुळे कस आता निर्मनुष्य वगैरे असा रस्ता राहिलेलाच नाही कुठं जिकडं बघाव तिकडं रहदारीच आहे.
हो.
त्याच्यामुळ कुठं पण त्यांना अन्नधान्य थोडसं म्हणजे दान केलेलं ते पोहोचवू शकतात लोक
बरोबर आहे ना त्यामुळे आता कसं पंढरीची वारी सुलभ होऊन गेलेली ए लोकांना नाही का आणि म्हणून मग कसं आहे वारीला पण आता प्रमाण जास्त वाढलेलं ए लोकांचं. नाही का पूर्वी एवढी गर्दी नाही राहायची आता किती गर्दी राहते म्हणजे अक्षरशः शाळेतले विद्यार्थी असतात ते सुद्धा वारीला जातात काही, काही जे जे दहावी, अकरावीला मुलं असताना ते सुद्धा वारीला जातात काही. त्यांचं कसं म्हणजे त्यांच्या म्हणजे त्यांचं ते कुटुंबस्थ हे असतना. वारकरी संप्रदायातला असतो त्यामुळे ते कसे त्यांना लहानपणापासूनच मग त्या मुलांवर पण ते संस्कार झालेले असतात. वारकरी संप्रदायाचे आणि त्यामुळे मग त्या मुलांना पण ते ऑटोमॅटिक आवड लागून जाते. असं हम्म नाही तर आजच्या काळात कसं आहे. शिक्षण घेणारे मुलं जर बघितली आपण वारकरी मध्ये तर आपल्याला सुद्धा विशेष वाटत बापरे म्हणजे मुलांना एवढी आजच्या नाही तर आजच्या मुलांना तर फक्त मोबाईल लागत
मोबाईल हम्म गेम मोबाईल तेवढंच. बाकी काही नाही त्यांना.
मी असता बा काही, काही म्हणजे काही, काही घरात मुलांना खू खूप आवडली असत्या आवड असते.
आवड असते. वयस्कर मंडळी जसं राहतात देवदेव वगैरे हो हो यात्रा आहे. पण गर्दी खूप असते ना आता दिंड्यावालेच असतात मग असं आपल्यासारखे सा मान्य नाहीत जात एवढं गर्दी संपल्यावर मग निवां
दिंड्यावाले आता काय पोचले, पोचले पोचतीलच आता उद्या म्हणजे उद्यापर्यंत पोहोचूनच जातील ते. उद्या गुरुवार आहे ना, परवा शुक्रवार आहे म्हणजे पोहचूनच जात तील ते
हो..
दिंड्या पोच गर्दी खूप राहते ओ बन तिथे
हो गर्दी आणि आता जास्तीच्या दिंड्याचं पण प्रमाण वाढलंय ना त्याच्यामुळं गर्दी पण आणि पावसाचं थोडसं चिकचिक चिक ते पण राहते ना.
हो ना त्या दिवशी तर पाऊस नाय पाहिजे थोडा म्हणजे मग कसं सगळ्यांना दर्शन वगैरे व्यवस्थित भेटेल.
ते थोडंच आता आपल्या हातात हाय त्यांच्याच हातात हाय पांडुरंगाच्याच. अ
केवळ पांडुरंगाच्या हातात हाय सगळं. काय नाय पांडुरंगच सगळं व्यवस्थित सगळं चांगलं करतो.
हो बरोबरये.
त्याच्या भक- सगळ्यांची यांची काळजी भक्तांची काळजी.
हो ताई छान वाटलं बोलून तुम्हाले.
हो आण ते काय त्या निमित्ताने आपलं बोलणं होतं. काय नाय का हम्म, तुम्ही कुठ सोलापुरला असता का? अच्छा अच्छा चालेल चालेल चालेल म ओके.